हॅलो, हॅलो.. हा बोल बई झालं काय जेवण?
हो...
झालं हा रेजमध्ये ये बेटा, रेज नाही तुझ्यात तुझा आवाज नाही येऊ राहिला.
त्यां म्हटलं बोला
हा बोला, मला एक रेसिपी सांगशील काय? पुरणपोळीची रेसिपी सांग आम्हांला पुरणपोळीच नाही येत. हॅलो.. हॅलो... हॅलो... हां पुरणपोळीची रेसिपी सांग ना... हॅलो...
हां बोला ना... हाउ जेवण झाला,
हां
ह् सुद्धा सांग टाकल होतं
हो काय पायावर झोप लागली ती काय? दा दादू झोपला काय? दादू झोपला का म्हटलं दादू झोपला का भाई? हॅलो, दादू झोपला काय म्हटलं?
हॅलो, हा मी वर वर त आली भाई ऐकु नाही राहिलं काय,
हा आता आला ना ऐकू सध्या,
हो का मी तर सगळीच वर येलाव
ह तुले तुले येऊ राहिले का माझं ऐकू?
हो येऊन राहीलं ना.
हा मी म्हटला दादू झोपला की नाही?.. पहिले नव्हतं आला, आता आलो.
हाउ काय, मी वरच हाऊ, पण मी आता बाहेर आली. आणि एकटी जाऊकी ममी भिती वाटते बिचार म्हली
नाही वाटतेच, वाटतेच ना बरोबर हाय एवढाच कॉल घे. सकाळी करू नाही हा हा ते किती झाले तुझी काल
मले तेवीस झाले आता लाव ला कोून आले की चोवीस होतात
हो ना आम आमची तेवीस होईलच या धापूरच्या प दोन्ही गमावले आमचे
आता का आताच ना मला तुमचं येऊन गेलता कि नाही
हो हो त्याच्या त्याचात अर्ध्याक तासाच्या आधी
तर मग अर्धा एक तास कायले पाच दहा मिनिटच झाले ना आई अंग टाकले मी वर आली ती मग तुमची
ह हरा हला तू तू जा नाही ना बई दनाापूच्या बै न अर्ध्या अर्ध्या एका तासाच्या आधीची गोष्ट आहे हा साडेआठ पावणे नऊची
एका तासाच्या अगोदर कॉल सुरुच नव्हता होईल ना
माग इंग्लीन बज झालत रामाली
हा काय?
हा मग ते. हा मग त्याच्या त्या दनापुरवाली चालता मग ते तितला म् ते सौंदयवाली लावून प ति लाग दानापूरवाली की मी लावतो म म्हटला मा मी लावतो मी लावून पहिय तिला
होऊ ना.
ह मग ति तिला लागलाय पुरी ति उचलला ना मग म्ह काय रेनचा क कायचा प्रॉब्लेम आला.
हाव का.
ह चालू ठेवालाग असत की नाही ते कसं काचा प्रॉ् आप मला की फक् दहा मिनट चालू ठय ला तून तू काही बोल मीून काही बोलतु मला ना असं असते ते म्हणजे त्याला त्याला कालात त्याला आवाज जाते माझ्या काळत मला आवाज जाते.
हाव ना हव
आपल्याला एकमेकीला ऐकवा चालते फ्री आपण मग दोघी जे एकमेकीचे ते फत कॉलिंग चालू पाहिजे.
हा ना.
त्यापै तसं नि गेलं पहिला तसा कटवला आणि दुसराही तसाच कटवला.
हो ना.
भ भला जूत टेवासाठी पाय बाई बाई
प्रत्येकाला वाटतेस ना बाई तसेच तर खाली चालले.
किती झा पाहिज तसे पारे किती खाली गेले.
मले खाली तलय जायला आहेत आठ नऊ जायला आहे.
एकदम शून्य आले ग त.
नाही शून्य नाही आलं दोनच याच्यात शून्य येलय फक्त कही याच्या दोन मिनिट कयच्या चार मिनिट.
हो आमची तशी आम डायरेक्ट ला पहिले बागचे तीन शून्य आणि आता हे दोन शून्य पाच शून्य झाले आमच्यात आणि ते अशी झाली ती ते ल
नाही पाच शून्य शून्य दोनच झाले पण मग असे मिनिटच झाले ना
म्हण आमचंही तसंच आहे ना काय करतं मग बाय असं करतात ना आपण एकटे पू वेळ तेईले
हो.
मग आता काय करतो आ सगळ आपल्यासारख्या नेत ना.
ह ते तर आहेत. आता म मी पहिलेच म्हटल होत म्हटलं, तुम्हाला किती वाजता फोन कर मी उठतो. आणि त्या तिकट त्या तैल म्हटलं होतं म सौंदड्याच्या दना पुढच्या ताई आहे एक म्हटलं ह्या पाहा ताई तुमचे हि कॉल राहिले माल कॉल राहिले तुमचे सत्राच् झाले आहे म्हटलं, अस करा म्हटलं तुम्ही तुम्ही एक दिवस जागा म्हटलं मी जागतो, आपून एकामेकीला कॉल करून टाकू ते हाशे म्हणे हो बरोबर आहे.
ह नाही बरोबर आहे ना होऊन जातात ना महिक तसं टेन्शनच आहे ना पैसे इने ज रंगी ज्वल हा
हे. खरंच आता कन्फर्म माहत नाही, बरं नक्की काय आहे, काही नाही पण तरी जीव कस किती, कातोड्यासारखा कोरायला बरं रातनी सोडून राहिलो ना.
आम्ही दोघी मा थंड लो क तेयला. मी बघे बोलतो, मी बोरायला बघतो ते बोलते. काय करा ना आता आपल्याला कामाही सुसून देत बा ना कामई भरपूर आहेतता. आम्हाला आ पुढच्या व सध्या डिलीव हो ब आ्हाला थोडीशी काळी लाग आता पुढच्या उदयापोरापासून दिले जमामाला लागते.
हा ना?
हम मा सा ही आज मोठा हॉल झिटकला आता हा हा आला अर्धवट समजा झाला समजा. हाईकचाक चक्कीचा तर मग दहीन काढून घेतली किती मोठे वीस किलो प गव्हाचा दळण काढलं चाळीस किलो. या आज दिवसभर ते दळडण लागे, इकडे जा या हॉलमध्येध्ये,
हा काय?
गे गचं काढलं ळीस पन्नास किलो म्हटलं जाऊ दे महिला भरत धुळलाना उडीन. मीया चचेकीकन बला डूल ला उडद दिे ना,
हो.
मग ते दळणच अधी आज काढून घेतले म्हटलं मग अधिक आपल्या हे झटक झटक केले जिवारी अदीक पांड कर ना.
हा हा,
ह द्या दि लच कसंला काय पंधरा दिवस घेते की आठ दिवस घेते कि महिना घेतती.
हा.
हा मग त्या तयारी त्रास लागत आप
नाही बरोबर आहे ना आणि ते येणारे जाणारे सुरूच राहतात कि नाही.
हा मग तेच ना आपल्याला तेच आहे मग म्हटलं तरी डिलर येईलि म्हटलं त घरून जाय आमचा रस्ता. खराब आहे.
हाऊ म.
र रस्त्याचा नाव बदलाम केलं मा पाहून काही जाईल माहिती आता माघरी हा पोरगातचा धूम झोप. अकरा वाजेलं खाजंपत नाही या तर जे राहत होते ते ते हिट गावते
हा तस.
मस्ती करते तो हम दशीलेकरायचे. ह त्याच्यान मग म तिला सधाला तेच सांगतलं तू घरून जे मी एकीन दोन. तीन महिने काढून देत ले पण ते डिलिवरी घरून करून न ये म्हणजे कशी तही स असं आता सांगा य तेे गाडी करून आमचा रस्ता खराब आहे तिकून मुंडगा पाातळीडी चांगला आहे ना. पल्लर. ह्म्म.. तू म्हणती काय तीकुण जाय? हा.. हा. तिकून जायलं म्हणते. आता ते ब हो म्हणते कुटिंगला जातो नते? पण मग डिलीवरी झाल्यावर. आपल्याला आणाच वाटत ना आपल्या घरी? नाही आणल तर काय सासू करत नाही. पण या साठी जाऊ दे काही. एकच बाळंत पण आहे आता? आता काय डबल होऊ देत कोणी? ह... हा मासाठीच लेक. हां हा. त्यासाठी म्हटलंच जा बाई ये? अस त्यासाठी मग हे गडबड चालू आता थोडीसे नियोजन कामाची लावायला लागते ना आता. झालं डलेर डिलिव्हरी झाली क महालक्ष्मी डिलेवरी झाली क महालक्ष्मी येतात.
हा ना.
ह तेच ना मग अशी गडबड कराय लागते. मग महालक्ष्मी झाल्यावर काय असं. तिची डिलीवरी झाल्या पंधरा वीस दिवस झाले. आपल्याला कसं वदर वदर झटक झटक केलं चालते? दुसरं काही नाही. हम.. तुला ऐकून नय आल?
हा ऐकू येऊ राहिल मले.
ऐकू.. हा मला वाटलं जसं हो हो एखाद्या कॉल कॉल नाही नाही. एखाद कॉल कटल की हो हो करतो ना आपण? म्हणून विचारलं तुम्हाला तुले? हा ना हा ना ह ना ते त्याच्यासाठीच हेच गडबड चालू झाली. त्यासाठी एक एक एक एक धंदा वाला बरा. ह्म्म काय दुसरं? हम्.. ते मग हे आमची ही कामचालू आहेत. ती का लग्न झाल असत पण मी लग्न नाय केली? याच्याच साठी.. काल पासून जायलाच लागते यायच्या परा मस भाज हा.
हा हा आडनाव काय वाघमारे?
वाघ वाघमारे हा यांचे मावसभाऊ आहे ना सखे?
हाव.
हे गेल हे गेले काल मग आज ते काल म्हणून नांदाला मी नाई गेले? कॉलेज ही धूम चालू होती. म्हटल ही पोरगी कॉलेज राहीन? पोर पोरगा पडून बिडुन काय सांगता येतय? ते कॉलनीत झाली तेजी होती ना? या कॉलसाठीच राखाली. म्हणलं जाऊदे बाई
एवढी धावपळ करू राहिली?
ह्म्म.. मल ते आ आज काल काल गेलते. आज आज झाल. आता उद्या रिसेप्शन होईन ना? उद्या दुपारी चालली जाईन मी. रिसेप्शन लिंक. हॅलो.. हा उद्या दुपारी चालली जाईन रिसेप्शनला. हा उद्या? नाही.. आज लग्न होत. उद्या उद्या संध्याकाळचं. हा उद्या संध्याकाळ तर यांना फाट्यावर रिसेप्शन ये. तुम्ही जात्या ना उद्या रिसेप्शन दुपारची त्यात हिचे कॉल होऊन जातात पूर्ण. नाही काय? हां होऊन जातात. तेचे हजे हिचेे कॉल पूर्ण होऊन जाता.
हॅलो.